हॅलो हां बोल की आहे आहे बोल बोल.
काय करायलेस?
काय नई चाललोय घरी.
हा हा
तेन जरा सांग की. कोणत्या कोणत्या येतात मला म्हाईत नाही ना शेतातलं.
शेतात होय आता तुमच्या शेतात काय केलंय का नाय भाजी वगैरे?
भाजी काय नाय भात आणि भुईमंगच केलंय, बाकी काय केलं नाय बघ.
हम्म हम्म हम्म. आमच्या इथं काय बघा शेताात थोडी मेथीची भाजी लावलीये.
हा हा
थोडी ग गवार वगैरे लावल्यात. परत भेंडी आणि दारात आमच्या एक एक ह्याच वेल वगैरे चढवले. कारल्याची. घरातले खातात मला नाही आवडत.
मला पण नाही आवडत, मी कधी खातच ना
हा आमच्या दारात आहे. कारल्याच वेल आहे, भोपळ्याच वेल आहे. त्याच्या घाऱ्या वगैरे करतात ते भोपाळा.
हा हा माहितीये की ते.
हा तो नाही दोन भोपळा आहेत ना. एक दुधी भोपळा असतो, एक ह्याचा असतोय. हा मग तो लावलाय. बाकी तुमच्या दारात कोणती कोणती झाडं हाईत?
आणि असेल ते सगळं शेतातच करत्यात ग.
झाड वगैरे लावत नाहीत दारासमोर?
झाड ह्याचीत की फुलांची गुलाब मोगरा तेवढ हायत थोडे पण.
हा हा, आमच्यात पण आहे मोगरा आहे, मोगऱ्याचे दोन तीन जाती आहेत.
हा मी पण आता होत्याल एक होत्याल ते कट केलंय आता पावसामध्ये आणि ते फांद्या लावल्यात बघुया जगते का.
हां हां.
आता गुलाबाची पण आणल्यात आता नवीन आणि जरा म्हणते घ्यायची. पाऊसये तोवर म्हणजे जतील ना
होय. आता परवा पण मी एक रोप लावले लिलीच. त्याला सहा महिन्यातून एकदाच फुल येतंय त्या लिलीला.
होय?
हम्म सहा महिन्यातून एकदा असं येत, कधी कधी तर.
सहा महिने वाट बघत बसायची त्या फुलाची.
होय त्याला सहा महिन्यातून एकदास लागते ग पूर. बाकी मोगऱ्याचे दोन जाती आहेत. गुलाब आहे दोन पांढरा आहे.
म आमच्याकडें गुलाब पन लालच ये पांढरा नाय कुठे.
माझ्याकडं आहे आपण भेटल्यावर देतो मी तुला.
हा पांढरा आणि पिंक मधला एक दि के.
हम्म.
आणि कुठली कुठली नाहीस.
उम्म आणि ते एक लिंबूच एक लावले बघ, त्याच बी तुला घेऊन येतो मी भेटायला. त्याचा फक्त आपण सरबतच करू शकते. मोठा आहे फक्त त्याच सरबतच करता येतय.
हा तेच म्हंटलं ते . मोठ अलं ते आंबट पण.
तसं तश्यामध्ये नाही, ते वेगळ्यामध्ये येते गं. असं आपलं संत्री, मोसंबी कसं असतं तसं त्याच कवच असते.
खरं मी मला मामाने दिलेलं खरं त्याला रस म्हणजे कमी पण असतोय, आणि आंबट पण नसतो तो.
नाही तो वेगळा असेल मग हा वेगळा आहे.
हा हा. मग शेतामध्ये लावलेतीस की, नाही झाडे मग.
शेतामध्ये काय नाही तेवढंच की.
हां झाडे लावत नाही, तुम्ही शेताच्या कडेने.
नाही नाही ते बांधू वगैरे असतं तिथं नाही काही लावता.
हा हो आमच्यात लावत्यात.
आमच्यात काय भाजी, वगैरे केली तर तेवढी.
हा हा.
हम्म. कोथिंबीर वगैरे जरा केले शेतात. मेथीची भाज, कोथिंबीर, गवार
मेथी तिची भाजी जगत नाही ना, ह्या टाइमिंग मध्ये म्हणजे पाऊस जास्त लागला मग. ते ना ते.
आमच्याएकडे एवढा जास्त नाही ना पाऊस.
हां हां. आमच्या इकडे मरते लगेच की, जास्त पाणी झाले की.
आमच्याकडे नाही पाय पाऊस नाही ना एवढा आता. नंतर नंतर जसं जसं लागेल तसं म बंद करायची. मग दहा त्यानंतर काय हरभरा वगैरे लावतोय.
हो आता हरभरा पण कसं, ते खातात ना ते मोर. तेन ता मग मी काय घालवते.
हा म ते आत अजून तरी काही नाही लावले तर. हरभरा वगैरे लावला कि मग त्याची भाजी हरभऱ्याची वगैरे खाता येते.
होय. तेच आमच्या पण नाही काय केलं ना.
हम्म.
कसं शेतात जायला कोणाला टाइमच भेटत नाही, त्यामुळे एकच काहीतरी.
आम आमच्यात पण तेच आहे, आमचे पण घरचे सगळे बाहेरच असत्यात. म कुठं शेतात कोण रविवारी सगळे भाऊ वगैरे घरे असले की म रविवारी तेवढे एक दिवस जाऊन त्या शेतात
मी कधी असं शेता मधलं काय काम होते सांग कायच होत.
काय हो कायच होत नाही हे, मग आता काय करायचं शेत तर तसं रिकाम सोडून कसं चालणार.
होय ते पण काय ते कराय तेवढं.
हा म तेवढंच काहीतरी जरा जरा करते.
हम्म. आमचं पण मध्ये आता पडलेलंच होतं शेट आता पाऊस सुरू झाल्यानंतर मग भात आणि हे. तेन्ही भुईमुग टोकणलाय.
आम्ही पण अत
अगं आमचा भात लावायचा आहे अजून नाही आमचं भांग फक्त झालंय एकदा अजून आता आज लागव टाकला. जरा थोडे दिवसाने चालिक म लावायचं लई बारीक आहे ग.
हम्म म आमचं आता पंधरा दिवस झालं भात लावून.
हम हम.
अजून काही तण वगैरे काय नाही आता ते जरा हे टाकायचाय. काय टाकतात ते काय म्हणतात खत वगैरे काय काय ते टाकायचाय.
हम्म हम्म.
हम्म.
आमच्या तफ्यात घाठले आता बुघ्या आमचं पण कधी बायक सांगितलं आता. लावाय
हा आम्ही काय भात तशे ते ह्या नच लावले कुरीन लावलय ना.
हो आमचं पण तेच एखां तितथं चितथं उगवत नाही ना मग ते लावाय लाग होतच की मध्ये मध्ये मग तस
लावा लागतात.
होय मग एका साईडला टाकलय त्या पिरोप मग आता बघूया कधी लावत्यात.
आमचं पण एक एक लावलंय.
हम्म हम्म. आणि काय म.
आणि काय नाही बाकी आणि काय काय तुमच्याकडें असते वेगळं पावसाळ्यात.
आमच्याकडे पावसात काय नाही बघ पूर आला की सगळी घरात असतात काम सोडून म.
तुमच्याकड पूर लगेच येतोय वाटतं.
होय लगेच येतो तस धरमय
हा हा हा आमच्याकड केवढा पण पाऊस पडत आमच्या इकडे पाणी येत नाही जास्त.
आह आमच्या घराकडेला येत नाही गावात येते खाली आम्ही डोंगराकडला रातो ना त्यामुळे इकडे येत नाही .
हा आमचं पण आहे मत असं आमचं गावात येतय खाली खाली एकदम खाली येतय. आम्ही कसंस चढती बाजूला आहे त्यामुळे इकड वरती काही येत नाही पाणी.
ह्या वेळेस नव्हता लई आमच्या गावाला पूर दोन-तीन दिवसच लई ते लय होता.
अ दोन तीन दिवसानंतर पाऊसच गेलाय ना. त्यामुळं पुद पण कमी आला लगेच.
कोना दिवस एक एकदा पूर जायचंच नाही.
हा म तेच आता जर सल्लग पाऊस पडला असता ना म ते आठ पंधरा दिवस राहिला असतं.
होय बंद झाला त्या मुळे लगेच गेलं.
होय.
ते विस न्हवत लई. पाऊस तेवढच पडला.
बाकी आणि काय काय.
काय म्हण नाही पण निवान तेचा तर जरा जॉबच बघाय पुर आहे ग कॉलेज करत करत म ति ज जॉबचं बघायचं.
तुझ अजून कॉलेज झालेला नाही.
नाही आत्ता सेकंड इयरला गेले बग, अनेक वर्ष वाढवले ना आमचं ग्रॅज्युएशन मध्ये.
होय.
मग आता कुठ होय अजून तीन वर्ष.
होय.
अजून फर्स्ट इयरचा अजून आमचा रिझल्ट लागायचा, आज लागणार होता अजून लागलेलाच नाही.
मग आता सेकंड इयर्स चं, ऍडमिशन केलीस.
अगं फर्स्ट इयर चा रिझल्ट लागल्या शिवाय, सेकंड इयर ला कस मिळेल आम्हाला.
हा हा.
मग सर म्हटलेलं आज गेलेल कॉलेज वरती सर म्हंटलेलं आज लावण. ते काय असं. केलं नव्हतं म्हणून करून सुद्धा, अजून वरून रिझल्ट आलेला नाही तुमचा. मग आज लागेलं म्हटले मग आता बघु की काय होते.
ऑनलाईनच लागतो ना पहिला?
होय. ऑनलाईनच की,
हा हां.
मग आता बघूया, कधी लागतोय.
बाकी मधुरा दिदी कॉल केली होती का तुला?
नाही आजी दवाखान्यात आहे ग त्या मग मी कुणाला कॉल केलेलं नाही बघ.
काय झालंय आजीला.
अगं व्हेरी झाले गं, मग हॉस्पिटल मध्ये ऍडमिटच आहेत अजून आणलेलं नाही. चार घ्यायचं म्हणत होते त आज आज दिलेलंच नाही मग मग आता काय उद्या का रविवार सुट्टी मग आता
होय सोमवारी.
होय. मग कुणाला फोन करायचा, डबा पण द्यायला लागतो ना इथून करून.
हो
मग मम्मी पण कामावरती जाते भाऊ पण जातो कॉलेजला मग एकटी काय काय करणार कुणाला मग टाइम मला टाइमच भेटत नाही आणि तिनं पण केलेलंच नाही कॉल. त्यात तिकड ऑफिस जात नाही आता बंदच केले जायच.
आता आहे का नाही कमी मग?
आता आहे की थोडं. आन्ही एकदा झालेलं दाखवून आणलेलं पुन्हा आणि तेच झालं. म आता नेल्यात आत, उद्या काय होती कमी होत का नाही. चालते. कामात ये. तू पण काम कर ठेव की नंतर ना करते मग हा.